हा, येतोय का आवाज
हो, येतोय ना, तुम्हाला येतोय ना,
हो, येतो येतो.
काय चालू मा
काय नाही. टी. व्ही बघत बसल होतो.
नाही जेवायचं, आता थोडावेळानी, थोड्यावेळानी जायचं जेवायला. हाय, तुमच झाले का जेवण
हो, आमचे लवकर होता. जेवण लवकर होत सकाळी, संध्याकाळी.
हा हा,
काय मग, तुमचे इथं आज विशेष
विशेष काही नाही, जायचं जे आहे ते मग व्हेज खायचं.
कसा गेला मग हा चा दिवस म?
दिवस अ दिवस काय आज व्यवस्थित होता, काय विशेष नाही, का मग कामं रेग्युलर चालू होत होती.
काम न, हो हो झाले ना.
कॉलेज चालू झाले का?
तुमचा आवाज नीट नाही येत. हो हा येतोय येतोय.
मग सायन्सचं बघायचं सायन्सच सगळ्यात जास्त फिजिक्स आणि मॅथ्सवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं. म्हणजे कसं सुरुवातीत पासून अ बरं पडतं आणि जास्त म्हणजे खु पॉईंट तसं एकदा समजलं की जास्त काय अवघड नाहीय. फक्त मॅथस समजलं की फिजिक्स पण आरामात समजत, कारण त्याच्यामध्ये सगळे हेच आहेत.
थेरमच हायत, त्याच्यामुळे ते इझी इझी समजत आणि मॅथस मध्ये काय लिमिट इंटिग्रेशन आणि डिरेव्हेटीव
आणि डेमल्टी कसंय हार्ड आहे का खूप?
डी एम एल टी ला काय नाय जास्त बायोलॉजी बेसिक लागतो डी एम एल टी ला. आणि मेन म्हणजे काय कि ते अ तू क्रॅश कोर्स म्हणजे डिप्लोमा टाईपमध्ये कोर्स आहे आणि त्याच्यामध्ये फक्त बेसिक डिकॉम्पोसिशन ऑफ ब्लड असतं ना, ब्लडचे ब म्हणजे वेगवेगळे पार्ट एका एका ब्लडपासून एन नंबर ऑफ पार्टस् सेपरेट करतात ना. म्हणजे प्लेटलेट वेगळ्या करतात, बाकी मग अ तुमचं हे वेगळं करतात त ड ब्लू बी सी, आर बी सी या सगळ्या गोष्टी. त्याच्या बेसिक अ सगळ्या गोष्टी शिकवतात डी एम एल टी ला. म्हणजे फक्त ब्लड वरती सगळ्या गोष्टी ब्लडचं डिकम्पोजिशन कसं करायचं, काय करायचं आणि त्याच्या ते ट टाईप्स कुठले असतात काय ह्या सगळ्या गोष्टीच असतात त्याच्या. ते काय फारसं अवघड अवघड नसतं ते, एकदा लक्षात आलं की काय प्रॉब्लेम नाही.
प पण आपल्याला ट्वेल्थनंतर सायन्स नंतर खूप ऑप्शन असतं खूप, मेडिकलमध्ये पण खूप पैसे आहे.
मेडिकल आहे फार्मा आहे त्याच्यानंतर बरेच बरेचशे आहेत. सायन्स नंतर म्हणजे आता तर हे आहे ना प्लेन बायोसायन्स बायोलॉजी बायोसायन्स जे आलंय ना त्याच्यानंतर अ वा बरेचसे आता काही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे ना बायोसायन्सवाले लोकं असतात ना ते अ ड्रग्ज जे वापरले जातात ना, म्हणजे ड्रग्ज म्हणजे कसं की हे जे असतात म्हणजे पेशंटला जे गोळ्या औश् ते वगैरे देतात ना, कारण काही गोष्टी मध्ये कसं आता कॅन्सरवाले पेशंट असतात त्यांना किमोथेरपी वगैरे चालते ना. त्याच्यासाठी ठराविक द्र डिफाईन केलेलं असतं मग त्याचा त्या पेशंटच्या बॉडीनुसार, वजनानुसार त्याच्या बीपी नुसार ते सगळं अ त्याला फॉर्मुले चवी बनवायला लागत प्रत्येक अ पेशंटचं फॉर्म्युलेशन वेगळं असतं. सो बायोसायन्स वाले लोक असता ना ते हे सगळं करू शकतात. आरे प्रचंड स्कोप ये त्याच्यात पुढे प्रचंड म्हणजे प्रचंड
आणि पैसा पण खूप ये.
पैसे म्हणण्यापेक्षा हा ना एका हॉस्पिटलला तो जो मेन माणुस अस तो मग जोरपण हे करतो. त्यांना आणं एवरेज सॅलरी जरी म्हटलं तर एक ते दीड लाख रुपये अस एव्हरेज सॅलरी स्टार्टिंगला थोडी कमी असल पन्नास साठ हजार पण एक्सपिरियन्स जसजसा वाढल ना पाच वर्ष दहा वर्षाचा एक्सपिरियन्स असल तर दीड दोन लाखाांपर्यंत सॅलरी जाते त्यांची
पडली त माहि
आणि भरपूर म्हणजे सायन्स ना बऱ्याचशा फॅकल्टीज येत बऱ्याच हे करता येतात मेडिकल्ला आहे परत हे आहे त्याच्यानं इंजिनिअरिंग च काय झालं आता कंप ह बी फार्मसी करता येतय डि फार्मसी करता येतय ब टवेल् मधना बी फार्म ला पण एडमिशन भेटत. तीन त्याला म बा त्याचा पण हे चांगलाय स्कोप चांगलाय. मेडिकल फील्ड मध्ये हाय ना प्रचंड स्कोप हाय. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण जाता येत. स्वतःचा बिझनेस पण टाकता येतो. किंवा मग स्वतः कन्सल्टन्स ते पण करू शकता एवढा पोटेन्शियल असल त्याचा
हा
आणि मग दुसरं फिजिक्स आणि मॅथ्स असला मॅथ्स असल्यानंतर काय मेन म्हणजे हे अ अ टेक्निकल लोक जे असतात ना टेक्निकल म्हणजे आता येतोय का?
हो येतोय हो येतोय.
ह टेक्निकल लोक जे असतात ना ते मॅथ्स आता मॅथ्स मॅथ्स ठेवल्यानंतर काय अस नॉर्मली काही लोक काय करतात मॅथ्स नंतर अकरावी बारावी करून म एम एस सी मॅथसमध्ये कम्प्लीट करतात. त्याच्यानंतर नेवी मध्ये किंवा आर्मीमध्ये टेक्निकल वॅकन्सीज असतात मॅथ्सवाल्यांसाठी म्हणजे जिथ डिझाईन वगैरेचा पार्ट असतो ना तिकडे म तिकडे पण बऱ्यापैकी स्कोप असतो. हॅलो
हॅलो
येतोय का आवाज येतोय.
तुमचा आवाज मधूनच गायप होतो.
आता येतोय का? हा हा हा चालल चाललं तेच हो बाकी म तिकडं काय बाहेर हाय का काय?
हो ना बाहेर आली होती राऊंड मारायला नाईटला
हा हा हा हा तेच क
दोन मिनिटं, आवाजच येत नाही.
हो हो ठीक.
हा, येतोय आता आवाज?
हा आता फ्लूक्च्युएट होतोय.
आता?
हा आता येतोय.
हम.
माझा येतोय ना बरोबर?
हो येतोय येतो.
कॉलेज चालू, कॉ, बाकी काय नही चालू, आता जायचं जेवायला. जेवण करायचं चालू ये.
ते ह
ह म्हणजे ऑप्शन सांगा ना, की ट्वेल्थ नंतर काय करायला पाहिजे.
आहे बरेच म्हणजे सायन्समध्ये आता, ते सगळ्यात मेन कसं हाय माहिती आहे का? ट्वेल्थ नंतर अ जर जायचं म्हणलं तर मेडिकलला जायचं म्हणलं, तर तुम्हाला ते एम एस सीईटी ची एंटरन्स ये. ते मेन असत. आणि बाकीच्या फील्ड, बाकीच्या फीलल्डला, आता ऑलमोस्ट सगळ्यांनाच कॉमन केली सीईटी. कॉमनस केली. म्हणजे इकडे पण मेरिट लिस्ट जशी, आता अकरा बारावीला जशी तुमची मेरिट लिस्ट लागते. तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर तसे तिकडे इकडे तुम्ही जस्ट पास आउट जरी असला ट्वेल्थला, पण तिकडे अं तुम्हाला सिईटीला चांगले स्कोअर असला ना, तर त्या स्कोरच्या बेसिस वरती तुम्हाला सगळे ऍडमिशन होतात, त्याच्यामुळे काही त्याच्यात बेसिक सगळे प्रश्न असतात. म्हणजे त्याच्यात तीनच अ बेसिक प्रश्न, तीनच वरायटी असता. बायलॉजी मॅथ्स आणि सा फिजिक्स. तर तीन बेसिस वरती, ती एक्झाम होते शक्यतो जे मेडिकलला जाणार असतील त्यांना बायलॉजी असत बाकी मगच्यासाठी ओप्शनल असत. त्याच्यात का तुम्हाला हे करता येतं, बाकी मग एक कॉमन सब्जेक्ट तर ठेवताच येतो बेसिक, म्हणजे लँग्वेजचा सब्जेक्ट असत तो कुठला? मराठी किंवा हिंदी ठेवू शकतो.